तुम्ही कुठ जाताय का नाय फिरायला?
आम्ही गेलेलो की, फिरायला देवाला गेलेलो डोंगराला.
हं.
मग तिथंनच डोंगराला सौंद्
सौंदतीला व्हय हां हां.
हां, जातोय आम्ही घरातन वर्षाला मग अ मार्च महिन्यात गेलतो. होय, हाय की आम्हाला देव. सौंदतीची जी देवी यल्लमा हाय ती रेणुका. ती मग जर वर्ष चिंचनीची देवी एक हाय यल्लमा.
हां हां, चिंचनीची.
हां. तुमच नसतय काय देव? ते होय आन् सौंदतीला पन जात्यात.
जात्यात की सगळे पण एक आमच्या गावातली जास्त सौंद्दत्तीला नाय चिंचणीलाच असत्यात जास्त.
होय. आमच्यात जात्यात आणि सौंदत्तीला गेले की नाही मगं चिंचनीत लपुन जात्यात. आणि अ तुम्हाला सांगतो. ह्या वर्षी जरा हां, काय हां हां आमच्यातलं तिकडं नाहित पन जात कोकोनोरला. हां, मगं तिकडं आमच काय कधी गेलो नाय आणि तिकड कोण नाही पण नाही आमच.
हां हां हां. हां हां.
आणि ह्या वर्षी तीच्या फिरायसाठी आम्ही बदामीला गेलेलो हम्पीला, बदामीला.
होय. बरं झाल की.
म त् ते तिकड घेते तेवढ्या साठी चारपाच दिवस मोडले. देवाला जायचे दोन तीन दिवस आणि मुक्काम तिकडच की कुडलसंगम मध्ये केला. पहिला सोंदतीला गेलो. होय त्यांच हाय तिथ बसस्थान असं अ सारखं असं पर्यटक असत्यात नइ त्याच्यामध्ये निवासस्थान हायच. हॉटेल म्हणजे हॉटेल नाही आहे ते हा रिसोर्ट सारख
हम्म हम्म.
म्हंजे हाय राहण्याची सोयाय चांगली भारपूर वसं सारखं पर्यटक चालूच असत्यात त्यामुळे राहण्याची
न्हाय हम्पी बदामी आता जास्तअ प्रो पॉप्युलर झाली ओ.
व्होय किती असत्यात मांन्स सारखं पर्येटक चालू अस बघण्यासारखं पण हाय तिथं भरपूर स्पॉटायत. हां रथ एक हाय दगडी रथ. होय तेच की बघितला कुट्तीतच राहिलेल हां.
मग ते हायना ते अ भाहुबली पिक्चर बगिटलायका तुम्ही?
हां हां हां.
बाहुबली पिक्चरात हाय बघा तो रथ.
हां कुडल संगम मद्येय त्यो रथ हां. तितच वस्ती राहिलेलो आम्ही.
हां हां.
राहिलो आदले रात्र पोच भाडं दिल्त की सगळ्यांच्या मध्ये पैशे काढून प्रत्येकाच्या वाटणीला दीडदीडशे रुपये आल्ते.
मग काय जास्त झालनाय.
हां भरपूर लोकं होते नइ ते आमच्या दोन गाड्या भरून होत्या आणि मग दोन गाड्या भरूनसाठी दोन रूम घेतल्या. माणसं माणसं एका रूम मध्ये झोपली. मोठे मोठे हॉलहेत रूम म्हणजे पण, आणि एक रूम मध्ये सगळ्या बायका मावल्या.
हा हा.
हॉल सारख्याचहेत. त्याच्यामुळं एवढं का जेवण पण त्यांच्याकडचं पैसे काढलेले त्याच हॉटेलमध्ये जेवणाची सोय होती. नाय नाय. जेवणाचे शंभर शंभर एक्स्ट्राचे दिलेले अन राहण्याचे दीडशे रुपये असे अडीचशे रुपये दिले.
हा हा.
प्रत्येकी अडीचशे रुपये दिले मग दोन गाड्या भरून केवढे किती पैसे झाले तेवढ्या माणसांचं भरपूर होतं
आणि ते सगळ्यांच्या संगं मिळून गेल्यावर कसं कमी खर्चात आपण जाऊन येऊ शकते.
होय आणि जास्त फिरणं पण होते ना सगळे स्पॉट दाखवत्यात.
हा आणि आपला पण आपला पण पेशल म्हणल्यावनं जास्त खर्चए.
होय खर्च पण लय येतोय ना आपल्याला जास्ती काय माहित नसते ना. जाणार का ना आणि ते लोक कसे ते गाडीवाले कसे असतात त्यांच सारखं त गाड्या चालूच असतात ते त्यांना माहीत ते बरोबर तेगा कुठे राहिल काय हां तिथेन खूप स्वस्त म्हणजे असं जेवण सगळं राहण्याचं चांगली हे सगळ ते लोक पन ड्रायवरांना माहीत असतंय. त्यांची गाडी सारखी जात असत्यात ना, म्हणून त्यां गेलेलं बरं पडतं, कधी पण. अन बदामीमध्ये पण बघायला लै छाने आणि स्वच्छता तर लैहे तिकडं.
तिथं काय हे?
तिथं शूटिंग होत्यात की पिक्चरचं. रावडी राठोड पिक्चरचं शूटिंग झाले होते झाले तिथं आणि अजून पण भरपूर शूटिंग होतात. होय
हा हा.
साऊथच्या पिक्चरचं सगळं शूटिंग होते. तिथं फिरवून दाखवलतं एक.
हे का काय?
नाय नाय. असे लाल लाल दगडांच्या मोठ्या मोठ्या खाणीएत. दगडच येत नस ते. म्हणजे आम्ही भर उन्हाळ्यात गेलतो त्यामुळं आम्हाला काय अशी हिरवळ काय दिसली नै. पण पावसाळ्यात गेलो तेवढं हिरवळ बिरवळ भरपूर छान असणार बघायला.
हा हा.
आम्ही भर उन्हाळ्याचं गेल्यावं तिथं आम्हाला काय दिसणार, पाय बीय भाजत फिरलो आम्ही.
हा हा.
संग्रहालयहे जुन्या जुन्या वस्तूंचं आणि मंदिरंएत जुनी जुनी आणि म त्यांच्यातल्या मूर्त्या तुटलेल्याहेत. एकाचा हात तुटला एक ते अफझल खानानं सगळी मंदिर उद्ध्वस्त केली नव्हतीत काय?
हा हा ते वाजून अवशेष हैत व्हय ते?
हा आन ते तसच त्यांनी जतन करून ठेवलंय लोकांना असं समजायला बघायला तेच सांभाळ दुरुस्त बिरुस्त काय
काही केलं नाही हा. रिअल असेल ते काय खरं.
हा असंच बघायचं आणि त्याला पण तिकीटए तिथं. बिना तिकट्याचं काहीच नाय. काय पण बघायला जावा, संग्रहालय बघायला जावा मंदिर बघायला जावा प्रतेक ठिकाणी पंधरा रुपयाचं तिकीड पैसे लागत तिकडे फिरायला.
अन नै कर्नाटकात मंदिरच जास्तएत तिकडं.
होय आणि सगळे अशी दगडीच मंदिरं हेत बा पूर्ण ते पट्ट द कल एक हाय. तिथं पण लई छाने मंदिर. त्याला पण तिकीटए चाळीस रुपये.
हा.. हा.
अ.. भारीये तिथल पण.. मोठे च नाही.. हो. तिकडं नाही आलो.. आम्ही कधी.
आरड्याला पण नवीन ते इस्कॉन मंदिर झालय राधाकृष्णाच.
होय.. का?
ह्म्म.. तिथ पण असच हाय. पंधरा रुपये तिकट द्यायच दहा रुपये तिकट द्यायच.
अन बघायच.
फिरायच आत म्हणजे कृष्णाच सगळ थ्रीडी अ.. म्हणजे पाहिल्यापासन कार्य
हा.. हा.. हा.. हा. राधा कृष्णाचये का?
छान आहे अहो.. आम्ही कुड नी सगळ बगी चहा वैगेरे पिलो. आणि अस नागाच्या फडवर नाचायलेला कृष्णये वर.. आणि खाली पाणी असतया. कारंजा टाईपच.
होय.. का? बघते आता कधीतरी येऊन जाईलच. आईवडील जवळच आयत ना?
कुठल?
आमच्या गावच ना?
हा.. हा.
तिथे जरा कवटे मंंगव मध्ये पण पाहुणये आहेत आमचे.
नाय ती आरेवाडी झाली. ही आरेवडी.
आरावडी वेगळ अन आरेवाडी वेगळये?
वेगळ आहे. हा.. आरेवडी इथ बलगवडे बसतय बाई. अ.. आरेवाडीला. हा.. आत्ताच बलवा.
हा.. हा.
आणि तुम्ही म्हणताय ते आरेवाडी. कवटे मकळा तालुका. ते बिरोबाचं देऊळ हाय.
हा तिथं बिरोबाच मंदिरये. मला काय वाटल तिथ जवळपास बांधलय काय?
होय.. हा.
वाटल हो.. मला आरेवडे नारवडे वेगळच वाटल नाय?
आरेवाडी वेगळी आणि आरावाडी वेगळाये.
बरोबर.
आरेवाडी पण यात्रा मोठी असतेय वाटत ह.. ह.
आरेवाडीची का? तिथे कुठली असतेय बरोबर.
हा.. बरोबाचे उन्हाळ्यात वाटत बहुतेक फेब्रुवारी मार्च मध्ये?
होय.. का? काय माहीत नाही बाई तिकडच? पाव्हण तिकडून नाय आहेत पण ते? हा.. हा.. हा. आणि आम्ही.. हे पण बघून आलो त्या दिवशी? विजापूर पण बघितल.
होय.. गोल घुमट.
हा गोल घुमट.
जवळ आहे तिथन.
दोन दिवसासाठी फिरायसाठी काढलेले ना एक्स्ट्राचे पैसे तर ते सगळच अ.. अ.. बदामी. होय..
ह्म्म.. भावाच होय पर..
म.. तुम्ही बघितल की नाही? विजापूर गोल घुमट?
होय.. चांगलंय बघायला. ते पण संध्या पाच सहा वाजता बंद होते. सकाळपासन चालू झाले की आतमध्ये लाईट नाही ना सगळा अंधारच आहे म्हणजे एवढं उजडच असते तोपर्यंत आत सोडतात लही घुमतय पोर सग वरडतातच नुसतं भुलभूलयासारखं लय वरडतात दंगा धुडगुस करतात वर आणि आंधार असते आणि सगळीकडनं दारा आहेच आपल्याला समजतच नाही कुठ कुठल्या दारातं गेलोय आणि कुठल्या दारातनं बाहेर आलय
ते सात मजले आहे म्हणत तू
होय सात मजली आहे खाली शेव सगळ्यात तळ मजला की नाही त्याला चार दार आहेत कुठल्या दारातण वर जाते कुठल्या पण दात खाली खाली येते चार कोपऱ्यात चार द एवढं डोकं लावून मानलेलं आहे
हा हा
शेवटच ब आत्ताची पडायला निमित्तच लागते नुसतं आणि ते कसल्या इमारती आहेत शेवट अजूनच सुद्धा काळलेलं नाही घडी बांधकाम पूर्ण काय पण म्हण मजबूत लहि हाय ते व्हय मजबूत
आणि तला बांधून तर किती वर्ष झाली बघा की
किती वर्ष झाल्या असतील त्याला माप नाही एवढं वर्ष झाले असतील अजून मजबूत म्हणजे काय सुद्ध
पहिला इतिहासाला धडा होता बघा त्याचा इतिहासामध्ये त्याच हे होतं
होय खरं अजून सुद्धा काय सुद्धा झालेलं नाही त्याला हा असो आहे ते किती रोज कितीतरी माणसं त्याला बघायला येत असतील
हम्म
मोठ्ठच्या मोठ्ठ हाय
आणि तिथन दांडेली जवळ आहे ना हो
नाही हो दांडलीच काय माहित नाही मला दांडेलीला नाही गेलो
हं हम्पि बदामीपसणं मग ते गोकाक काय म्हणते ते गोकर्ण काय गोकाक
ते वेगळं ते नाही आम्हाला दाखवलं